हॅलो हा आवाज येतो ना? काही नाही असंच सहज बसलेली.
हम्म अ आताच मुलांच्या सुट्ट्या ऍक्च्युली संपल्यात पण. अ ट्रिपला कुठे गेला होतात का तुम्ही
हा आमचं सध्या असं ह्या वर्षी तिकिट नाही हे झाल. कारण की शेतीची काम वगैरे होते भरपूर.
अच्छा तेच ना म्हणजे ट्रिपला करणं आता खूप छान. छान आहेत जागा पण आपण म्हटलं जरा विचाराव इकडे तिकडे की. कुठल्या कुठे कुठे कुठे आपण जाऊ शकतो. ह मग तुम्हाला काही माहिती आहे का त्याबद्दल.
हा म्हणजे आपलं जे का होत आमच्याकडे म्हणजे. अ दादरा नगर हवेली. तुम्हाला माहितच असेल ना युनियन म्हणजे केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित प्रदेश आहे तो तर त्याला. टुरिस्ट प्लेस म्हणून म्हणजे खूप फेमस आहे. तिथलं मधुबन जललं आहे त्याच्यानंतर. त्याला गुजरात त्याच्याकळ त्यामध्ये अटल सेतू. आणि लाईनस. वरे त्याच्यार डअर सारी आहे काही ब गार्डन्स वगैरे आहेत नक्षत्र म्हणून गार्डन आहे.
असं आहे बोटिंग वगैरे आहे तिकडे म्हणजे. जे मधुबन वगैरे आहेत.
ह् हम्म हम् हम्. हा तेच ना म्हणजे मुलांना पण आवडेल आमच्याकडे म्हणजे आता. इथे महाराष्ट्रात आहे खूपच छान आहे बऱ्याच ठिकाणी बघायला छान आहे. मुंबईला जरी म्हणलं तरी मुंबईला सुद्धा खूप छान. बघाय ठी म्हणजे क्चुली मुंबई दर्शन ही गाडीच येते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळं त्यांचे म्युझियम तिथले किंवा डिझनी काय असेल ते आणि बाकीचे सगळे हा सगळं येतं ते बघायला तर पुण्यालाही आहे छान हं आता उन्हाळ्याते िका म्हणून आहे ते वॉटर पार्क आहे तिथे मुलांना घेऊन जायला
हम्म हम्म इथे म्हणजे खूपच मुलांच्या ट्रीप वर हो अस म्हणजे मी वाचलय
खूप होतात आता उन्हाळ्यात वॉटर पार्कची मजा घेण्या साठी छान आहे परत अकलूज ला अकलूजच वॉटर पार्क आहे ते पण एक छान आहे
अच्छा आपकलोच ते माहिती नाहीये असं
हा अजून ते एवढं नाही पण आहे छान आहे तसं आणि फिरायला म्हटलं तर गोवा इथ छान आहे छोट्याशी ट्रिप थोड्या दिवसाची ट्र्रीप म्हणल्या तरी गोव्याबद्दल तुम्हालाही माहित
होय होय भरपूर जण जाऊन य आम्ही तरी नाही गेलो अजून आमचं जास्तीत जास्त देवदर्शन वगैरे असतात
हा हा हा तस असतच मी पण आता देवदर दर्शनाला आधी गेलेलो आहे तिथं तसच म्हणजे आम्ही अ ट्रिप काढली होती तेव्हा गुजरात सोम हला सोमेश्वर मंदिर सोमनाथ चं सोमनाथ वगैरे तिक हा तिकडे जाऊन आलो होतो परत द्वारकेला जाऊन आलो होत
द्वारका होय
हा असं तिथं म्हणजे तेवढी ट्रिप छान केली होती ती एक ट्र्रीप छान झाली होती तसही बघण्यासाठी फक्त आणि गिरनार एक राहिले होते गिरणार तिथ तिथूनच आहे ना
हा ते काहीतरी हे आहे ना
सोलापूरच्या हा नाही नाही गिरणार अ हा यांचं गजानन महाराजांचं स्वामी अ दत्तात्रयाचं हे आहे ना स्थान आहे गिरणार तिथ ही वरती खूप उंचावरती आहे ते तिथं रोपवे ने जावे लागत हात वरती हा नाही तर मग पायरा चढत असे म्हणजे देवदर्शनासाठी म्हणलं तर तसं आहे
हो हो
परत अजून बारब आणि ह हैदराबादमध्येध्ये तुम्ही रामोजी फिल्म सिटी माहितीये का तुम्हाला
हा ऐकले पण मी गेले नाही तिथे
अच्छा हा रामजी म्हणजे मुलांना घेऊन जाण्यासाठी आहे तथ शूटिंग वगैरे होतात ना त्याच्यासाठी त्यांनी ती फिल्म सिटीज तयार केलेली आहे सगळं खोटं खोटं सगळं तयार केलेलं त्यामुळे तिथे आपल्याला बघायलाही मिळतं खूप छान तिथे एक आहे छान आहे बघण्यासारखं
अच्छा म्हणजे ते पण एक ऍक्च्युली पिकनिक पॉइंटच आहे पिकनिक साठी मज येत आहेत ते नाव ठरलेलंच आहे
हा आणि परत कोकण आहेत
हा कोकणात तर बापरे खूपच सुंदर मला तर खूप आवडतं कोकण हो हो
त्यांनी नक्कीच भेट देऊन याव
आ्ही तिथे एकचट फिश वगैरे असं काही खाल्लं नवतं पण ज्या वेळेस गेलेलो ना त्यावेेळेस असं आंब्या आंबे वगैरे असं रस्त्यावरती आंबे पडलेले साईट ला कोकम वगैरे पडलेले कोकम झाड वगैरे ना आणि त्या अजून लाल भिंतीचे घर कौलारू घर त्याच्यानंतर त्या पोफळीच्या वगैरे पोफळी नारळच्या बागा अस हो खूपच सुंदर आहे तिथला तर समुद्र खूप छान गणपतीपूर्ण खूप खूप पस
छान आहे बघण्यासारखं आहे
हम्म
त्यामुळं कोकण पण एक छान आहे ठीका बंदर वगैरे तिथे आहेत बीच वगैरे आहेत तिथं त्यामुळ छान वाटते तिथ जायला परत सातारा आहे सातारामध्ये महाबळेश्वर आहे महाबळेश्वर पाचगणी वगैरे तुम्हाला माहिती असेल ऐकून थंड हवेच म्हणून हो मग तिथे वेगवेगळे पॉइंट्स वगैरे आहेत.
हम्म हम्म हम्म तेवढं बाकी राहिलंय नक्की कधी ना कधी भेट द्यायला लागल. खास करून थंडीच्या ह्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये स्ट्रॉबेरी खाण्यास
आणि सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये कास पठार जे आहे
हा बापरे वाव खूप आम्ही नेहमीत असो त्याच्याविषयी वाचते व्हिडिओ बघते त्या वेेळेस ते असं कास पठार फुलत ना म्हणजे न्यूज मध्ये पण दाखवतात खूप सुंदर मी गेलेली नाहीये पण हा बघते. न्यूजच्या माध्यमातून वगैरे
नाही खरंच खूप छान असतं तुम्ही खरंच जेवा एखाद्या वेळेस काढली ना ट्रीप कि येऊन जावा इथं कस आणि बा च्या एस कम्पेअर टू अदर स्रीट सिटीज इथं खूप कमी रेट आहे असे खूप जास्त रेट नाहीे कशाच.
अच्छा.
तेच ना आणि गुजरात मध्ये अ कापड मार्केट एक आहे ना भरपूर
अ ऍक्च्युली ते ना सुरतला आहे. अ सुरत हा तिथे आहे आम्ही ऍक्च्युली ते पण असं म्हणजे आहे पण कस ज्याला धंदा वगैरे करायचा असेल
हा आणि ज्याला माहिती पाहिजे त्यातली कापड काय ते कसं आहे आणि कितीला म मागायचं होते. ते माहिती पाहिजे म्हणजे जे त्या क्षेत्रातला माणूस असेल तर
हो तो हो बर आहेेत हो आणि कसं ना म्हणजे अ ज धंदा वगैरे करणार आहे त्यांनाच ते बाकी कस आपल्यासारखं जे नॉर म म्हणजे गलं आपण जस सामान्य म्हणजे आपल्या इथे पण जे ड्रेस वगैरे किंवा साडी
अ तेवढ्याच त्याच किमतीला म्हणजे पडणार पण जर आपण तेच जास्त प्रमाणात घेतो पूर्ण बंडलच्या बंडल तेव्हा ते आपल्याला पररवडते.
ह हा स्वस्त मिळणार बरोबर बरोबर.
म्हणजे तसं पण मार्केट आहे म्हणजे ज्यांना बिझनेस करायचं तसं पण मार्केट आहे. आणि असं सिंगल वगैरे घ्यायचं ते पण म्हणजे वेगळ्या मार्केट मग तिथ पण तुम्हाला भरपूर वरायटी अ म्हणजे प्राईस हो प्राईस प्रमाणे
हम्म तेच ना तसच पाहिजे आहे. हे आणि
डे जास्त म्हणजे एम्ब्रॉयडरी वाल्या वगैरे जास्त साड्या तुम्हाला
हा बरोबर म्हणजे असे महाराष्ट्रात जसे काठ पदराचे आहे तस तिकडं ते नसतं
म्हणजे असतात इकडे पण हा पण जर आपल्याला जर पाहिजेच असेल ना का म्हणजे काटपत्राच्या साड्या तर मग आपल्याला ते महाराष्ट्रच बरं वाटत अस. म्हणजे जास्त व्हरायटीज हो खूप बघायला भेटणार असं म्हणजे जसं येवली आहे नासिक -
हा हा ह कारण कस त्या त्या भागात त्या त्या भागातल्या प्रकारच्या आता केरळ केरळमध्ये त्या पद्धतीच्या साड्या वगैरे छान वगैरे मिळतात. कलकत्ता कलकत्तामध्ये त्या -
होय होय होय ह नाहीतरी कस प्रत्येक म्हण जे काय होतात देश सॉरी राज्य गाव- म्हणजे जसं बदलतो ना म्ह म्हणजे सांगतो ना जैसा देश वैसा भेस असं म्हणजे त्याप्रमाणे हो
कारण कसं माझी आई पण ट्रिपला जाऊन आली ना तर ती ज्या ज्या ठिकाणी जाईल ना - त्या तिथल्या तिथल्या साड्या तिन घेऊन आलेली तर खरच म्हणजे व्हरायटी साड्यांची - खूप वेगवेगळी असते. डिझाईन मध्ये काप सूत मध्ये त्यांच्या असे खूप वेगवेगळे प्रकार असतात प्रत्येकाचे प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे असतात. महाराष्ट्राची पद्धत वेगळी असते. कलकत्याची वेगळी, केरळची वेगळी -
केरळची बंगालची असं म्हणजे ते बेंगला बेंगाल
हा ब बंगालची ती म्हणजे - - त्यांची पद्धतच वेगळी आता केरळमध्ये कस जरा व्हाईट प्रमाण जास्त व्हाईट गोल्डन मिक्स अशी असतात. तसे येतात.
म्हणजे कांजीवरम त्या साईड ला जास्त कांजीवरम त्या साईड
हम्म तस छान हो.
पैठणी होय आणि त्या पैठनी सुद्धा एक एक बापरे किती महाग. कस एक एक असं बघितलं ना.
कस त्याच्यामध्ये जरीच वर्क म्हणजे खरं सोन खर - चांदी अशी खऱ्या हेची वापरली तर त्याची किंमत खूप जास्त असते ते त्यामुळे म्हणजे त्याच वर्कच तस असत हम् ते येवल्यात त्या पैठणी असतात खूप फेमस आहेत! हा रेट नाही आणि खरोखरची त्यांची क्वालिटी पण तशी असते.
होय होय
हम्म तेच ते
तरी पण असं वाटतं ना की कधी कधी म्हणजे अ काल अस - ना पैठणी तुम्ही किती पण घाला ती अशी जुनी कधीच होत नई
नाहीच होत नाही नाही ते कस टाईमफेमस म्हणतात ती कधीही घाला त त्याला कधीही ती ओल्ड स् समजणार नाही कोणीच
हो होय
किती एक दुसरी कुठलीही भारी साडी येऊ दे पैठणी ती पैठणीच शेवटी. असंय
चालेल आता आपण ठेवूया ना? होय चला बाय.